ज आपली बोलच
हॅलो
हा कमली आवाज येतोय का हम्म काय करते
मी हंग लसीकरण अ लसीकरणमध्ये नवीन गोरोदर स्तधा आल्या होत्या त्यांच्या अ रजिस्टर वर नोंदणी लिहििते आहे
नवीन नोंदणी का
हो
हम मी काही तिकडून आली दवाखान्यात गेली होती
हा
एक लक्षण घेतलं आणि बाहेरून ट्यूब गोळ्या वगैरे आणायला लिहून ललेलंय
हम
मग ते कुणाली जेवण केलं झोटली
झोपली
आणि ना राात्री बीजो प्लीज नाही नुसत खास फास होती
हम्म
त्याच्यामुळे काही जोपले
रात्रीच्या वेळेस, ते पुरड निघलेले असतात ना असे खूप त्रास देतात झोपू पण नाही देतात.
हम्म हम्.
अ विजिट ला येणार होते ना दधनवंति ताई.
कोण येण्या उद्या पर परवा आहे आपल्याकडे नाही हे सुनीता मणे चांसली लंगडी गटाडी इथ
ए आपिल्या इकड
आपल्या इकडं नाही.
का बर्ग.
काय माहितीय आपलं गाव लांब पडतं म्हणून. त्यांचं गाव जवळ पडतं म्हणून जवळ जवळ जाणारे येते विजिट ला.
हम्म.
आपल्याकडे यायला ब नको पाहिजे मला तू भीती वाटते.
हम् हा.
सगळं गावामध्ये घेऊन शिकात ते विजिट
आपण ना सकाळी अ किशोरी वयन मुलींची मिटिंग घेऊ का घेणार का?
हा. पण तस सीताला सांगून दिलं ते चार घ्यायला आले का मग ते तिथल्या तिथंच मिटिंग घेऊन टत
चालू आहे ना ते आमचं.
काय?
किशोरी वयीन मुलींना पण ती चार वाटप कराय
हा तेस्त म्हणून राहिले आज तर जास्त आल्या नाही थोड्या झाल्या उद्या जास्त येतील. किशोरी जास्त येतील, हा.
हा मग उद्या घेऊन देेणार.
आपला बी फायदा आहे नाही तर घरी घरी जाऊन बोलवाव लागतो पकडून पकडून आणवां लागतो एक दि नाही दोनदा तीनदा गेले तोरी येत नाही ते.
हा ना येतच नाही होय म्हणून देतात पण येतच नाही.
हम्म आज बी गर्द होऊन गेली असती पण तुझ्यात एक बी बाई आले नाही का एकच झाले काही नाही च
नाही आल्या होत्या सगळ्या आल्या होत्या पण जेवण नाही केलं आणि स्वयंपाक प पाक पण नाही केलं ताई खूप भूक लागलेली आहे असं सांगतात अे माझ्या घरी स्वयंपाक केलेला आहे तुम्ही चला माझ्या घरी जेवण करून घ्यायचं पण बसा पाच दहा मिनटं असं सांगितलं. बाकीचे चाले गेले बाकीचे होते.
सांगून दिलं होत म्हटलं आज नऊ वाजता येऊन बसल्या आहे असं कशाच मिटिंग राहिल बोलवलं तर्हा आता कोणीच आज तर कोणीच जायचं नाही ती याच्यार घेऊन घरदरस्तंदा बसायच म्हणून त्यांना सांगून दिल सीताला बी सांगून दिल सीता बी काय काय का सांगत होते ते, त्यांना म्हणून ते थांबले नाही तर ते पण चालले गेले असते.
चालले गेले असतेच.
हम्म असं काय वाटाय वाटत ते सांगितलं का शेतातून पडत पडत येतात ते घ्यायला असं. नुसतं काय काय सांगत. होती सीता आणि नी ना ते ऐकून राहिले होते त्याच्यामुळे थांबले ते.
शेतातून पण पळत पळत येत. का ता आणि कुठं गेलेले हो राहिले तरी पण येऊन जातात.
येऊन जातात ते घ्यायला. एन त्यांना सांगितलं. माघच्या वेळेस स आले नाही ना पैसे वाटप करणार आहे असं सांगणार आहे हे आज सांगितलं तर नुस त्या हसायच्या ते ते्हा बरा बर येतील अस सांगितलं.
बरोबर, आहे ना मग.
मग शीता ताईनेबी सांगितलं होतं. इथं तर चांगल्या टीचार घ्यायला येेत त ती पण तर काय काय वाटत परत बी चांगले जात असं मिटिंग राहिलं तर आम काबर येत नाही तुम्ही आज सांगितलं होतं त्यानी. मग बोलायच आणि मग
असं काही पण वाटप केलं ना लगेच गोडा होतात माहीत पडलं का लगेच. अ आणि मीटिंग जर राहिली तर मग काही दोन तीन तीन तीन वेळा सांगावं लागत तरी पण हो हो म्हणून देत. पहिल्या वेळेस कसं झालं होतं आपलं.
त्या मागच्या महिन्यात मिटिंग घेतली होती दोरदरची तर आपण दोनदा तीनदा दोनदा तीनदा गेले होत्ये तरी आयक्ती नाही बाया नंतर आले होते मग ते बी आठ नऊ बाया आल्या होत्या.
मग आता म्हणजे ते शेतात चालले जात तात ना सकाळी लवकरच म्हणून मी तस आठ वाजेलाच गावामध्येच होती. सांगायला तरी पण नही आले.
हम
अशा महिला असतात.
तर किचन गार्डन चे रोप वाटप करणार ना पावसाळ्यामध्ये ते भांडण करणारं ते परत आपलं झिरो ते दोन वर्ष तसं काम आणि तीन वर्ष पाच वर्ष झालेले असतात तरी पण आम छोट बाळ आहे ना आम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे आम्हाला काबर नाही देत. जातं असे म्हणतात ते.
हा तसच म्हणतात ते
हम्
हां
आणि आपलं किती मोठं गाव आहे गोरोदर सधा किशोरी वन मुली.
व्यासई
उमांग
असंच असतं का? काम करणाऱ्यांचं कोणी पण पैसे कमवतच. अस असतो ना त्याला बोला ऐकावाच लागतो.
हाला.
दुकानदार सोका
नोकरी वाल असो बोलण खाव लाग
सग सगळ्यांना बोलणं खावं लागतं.
आजून कोणा कोणाला कॉल लावला होता असं
कोणालाच नाही लावला गीताला एवढाच लावला पण ति ति ना तिचा आवाजच ऐकू काय फोन नाही येत. कोळपांढरीला रेंज अ नस्ती ना नेटवर्कई नसतं.
नेटवर्क नसत रात्री बी अ अर्धा काल होता ना आज बी अर्धाच काल होता. होता तिचा बोलता बोलत कट होऊन जायचं आवाजच चला.
काल पण अंजली ताईला लावलेल होत. तिचा पण आवाज नाही ग स दुफारी.
कोणती अंजली नवानगर?
अलंगडी भवानी.
भवानी हम्म म
त्यांच्याकडे नेटवर्क बंद असतो. नेटवर्कण नसतो ताई अ हॅलो हलो पहिल्यांदा चांगला आवाज आला. न दोन मिनट नंतर तर मग काही ती बोलते न काही ते अ ऐकू पण नाहीयेत डायरेक्ट ते आवाजच कट न नंतर कोल च कट होऊन गेला.
हा ना तिचा पण अर्धच काल मग माझा तर काल बी दो तीनच काल होते, परवाच्या दिवशी पण तीनच आज काल होते आता कोणाला लावून कोणाला नाहीं.
ते मुली आहे ना त्यांना लावायचं ना.
कोण की ती लिडर?
पियर लिडर पियर ललीडर पण आणि ते दुसऱ्या मुली पण आल्या होत ना. मडगाव आणि
हम्म कोडगावला त फोन बी नाही लावायचा बघ रेंजनचा प्रॉब्लेम आहे.
हां ना.
मी त फक्त तुला लावते रिनाताईला अन सुरेखा लांबस एवढंच.
साधं मीस काल मारलं का तरी पण नाहीं कॉल केला काय उचल उचलचच नाही ते.
हम्म.
फोन आला का पटकन उचलायचं मग वाया कोल जातो ना
हां ना.
आता काय करते मगं?
आता काय गप्पा मारत बसलीय अन काय करते? रेशन घेऊन गेली का नाही?
नाही ना जायचं आहे ना संध्याकाळी.
रेशन वाटप करत आहे. आता गर्दी राह त्रय मग संध्याकाळी जास्त गर्दी होऊन जाईल.
विना रस रेशन कार्ड वाल्यांना तो तीन तीनच किलो देतात गं ते.
तीन तीन का त अ पहिले तर पाच पाच किलो देत होते ना.
नाही ना नाही देत ना आता.
तुम्हाला बी तीनच किलो भेटतय का?
तीनच किलो भेटतं ना.
किती दिवस पुरते.
एका चार, पाच दिवस. हो पुरते पण. आम्ही दररोज नाही बनवत ना.
आमची इथ गरज राहते. आता तर काल तांदूळ संपून गेली होती की. कधी तीन एक दिवस झाले तांदूळ संपली. मग काल आणली.
माझी तर कधीच संपली आहे आज.
व एक दिवशी चपात्या बनवल्या. अनं तुरीची डाळ. चपात्या आणि थोडा भात टाकला तर सगळे भातच संपून टाकले पोळ्या. कोणीच नाही खाल्या तशाच पडल्या तर त्या आम्ही एवढचं. खाल्ले पोरासाठी एक ग्लास त्यातलं पेज भात खाऊन. मला बी सवय पडून गेली रात्रीच्या मटन राहिला का त बाकर पडती. खाऊ वाटत नाही तर.
नाही.
पहिले खातास खाऊ वाटत नाही तर पोट बी नाही भरतं.
लाईट पण चालू गेली गं.
थोडासा भात राहिला का मग मस्त जेवण जात.
म
आता तर जेवण बी जात रे. हो.
अंडे खायचे ना दररोज प्रोटीन प्रोटीन.
प्रोटीन प्रोटीन बी नाही अंडे बी खाऊ वाटत नाही. आता परवाच्या दिवशी चिकन बन वल हा त्या दिवशी बी एकच पीस खाल्ली.
मग उडीदची डाळ बनवायची.
हा ना उडीदची डाळ बनवते. मिरच्या तोडून घेते. मस्त काला करून करून दोन दिवस खाल्ली होती.
हम्म.
उडीदची डाळ राहली की वास पडतो.
हा. उडीदची डाळ राहिली का चार, पाच टाइम पण होऊ जाते. दिवसाच चांगली वाटते ती. आवडते मला खूप.
हा झूनच लोणचं टाकून खूप चांगले लागते.
हम्. आहे शेतातून.
उडदाची डाळ का.
हा उडदाची डाळ.
हम्म.